काय सगळे बारा मिनिटां काय नाही मग बसून बाई कुत्रे बित्रे पाहा लागलो जरा. दुर्ग पाणी चालू आहे. ठथेमथम थेमथम पाणी यायला पातळ
आमच्या हिट पाऊस म
गोष्ट च को सुखपतड
म्हणजे वातावरण तर असं चेंज झालेलं आमच्याकडे पाऊस नाही आलेला.
हा हा. आपल्याकडे नाही का केरळकडे तसं काय माहित आहे आ चालांत?
आता आपण तर केली बाबा परमिशन तर काढली हो माझी तर
ह आता तर काना वर पडेल. हो नाव गेतात सचिन नला र म्हण ला असेल सचिनदाई स्वतः ही काम तिकडे आहे म आपल्या लेकरांना घेऊन चालूय ते सुमायन तने मारग पडाना लागली काही नाही आणिंतरी घेऊन चाललं ले आदा पुढं पुढं करा झा हे नाटलेले.
मॅरेज पण होमा पाहिजे होमा अस क मजा येते तरर. मजा किती मस्त एक तर तरी.
हम्म हो ना पाहिजे आमा.
ते ति ज्या काय तिज्या त्याच्यात याच्यात राहते ते पुणी तिच्या्या याच्यात राहते
दघ धीमेत ते मी
ते त आता मित्र गोपाल ते बनतेच राह
ब्बू हो तिथ अवघडच काम आहे म्हणजे पूर्ण झाले सुविधा पाहिजे सुविधा सगळ्या पाहिजेत पैसे टामावर द्यायचे ना. हे काय बाई?
तेच तर
शेवटी त्यांना पाठवण्या पैसे सगळयचे पैसे त्यांना त्याच्या अकाउं बेतात.
हम्म.
आणणकीी चाला वाटू लागलं की आम्हाला करता येणार.
बस. अभ्यास वगैरे कसा झालोय तुमचा?
अ ब्याजर नकच नाही घानले. असं असा मोठा झटका बसलेला आहे पहिलेच काय म्हणाव आता मुकुटाने एकटे जेवा लागते मला आता
ब ब लदी चलदी
ह मजे
किती काय? पैसे त घ्यावागेला आपल्याला बा सात आठ हजार म्हणलेवरत माझ्या घरचे म तरतातच
अ आठ हजार रुपये लागतील ना बाई का तिथेच थांलतो मग
नाही आठ हजार रुपये घ्यास लागला होता काय कर तो गव्हाच्या पोती नाही आला त्याच्या
हम् आले ना काने रे बाबा तने तर
आईली म काय टप ट्र्रीप काय म्हणज तुमची असेल तशी पण आता ते काम करू लागलो ना बिएल होचे ज असं खुशीखुशीत काम चालू आहे.
हा माहि करत राहा करत राहा काम थांबलं नाही पाहिजे.
नाही आता तिकीट बुक झाल्यावर म्हणल्यावर आता काय?
का आहे झा टिक.
आता डबल एकदा होमल मेसेज करतो काय म्हणतो. का भेटी नाही प
हा. भेटत भेटत बर झाला पहिलेच तिकीट केले पाहिज. जर का आता ना म्हल्यासाठीिकटनयची म्ह मग हो म्हण का नाहीच म्हणलं असत लवडनप म्हणलं असत.
हम् तिकीट बुक झाले ना ह ब आता काही टेयशन नाही आपल्याला
स ट्रेन मध्ये बसायचं आहे का नागपूरला जाऊन बस. केरळ.
चालते आहे.
मग बाकी पैसे हग.
पैसे लागतील ना पैसे आता सांगेले आठ नऊ हजार रुपये लागतात म्हणूनतील. नेमकं देीलईल. ति सारा फोन घेतला पा नेमकाच आता हेयला लागल आता कॉलेज च्या ऍडमिशनसाठी पैसे नाही.
आता कॉलेज कोणतं काय कसं भेटते तुे आता काय माहि कितीी लिस्ट मध्ये लागते.
ते ते तर भेटत नाहीर मग दुसरच कॉलेज लागते म आता
एम बी बी एस.
बी बीटला.
आर कि काऊन त्यां वेस पाहिजे ना आपल्याला
एमबीबीएस करायला मार्क दवायला. मार्केट नाही आपल्याला असं कस ते
रिपीट.
हो. स्िती मही नाही हो सकता अज आवश्यकता र बा. कटालाता. म्हण लागले मग सांग रिपीट कर रिपीट कर पार्सल ड्रॉप घे कर ते कर.
हम्म हम्म.
काय भाऊ माझी हिंमत तुटली भाऊ आता.
काय नाही पाहायचं एकदा करून नाही तर देऊन नंतर पुढचा.
असं डिग्रीला ऍडमिशन घेईन, पेपर देऊन टाकीन. एक सुचलं.
चालतंय पाहू ना.
तू सांग.
कायच नाही बा आमच्या बद्दल काय सांगू आता तुमाले हा कोवाची?
होय?
बॅक आपल्यात‌ कुठं ब आपलं कुठं आपलं सगळं कंप्लीट आहे.
हा दोघाला देतोय.
एमी एमी ते पास झालो ना‌ मी
काय लागला का रिझल्ट?
नाही. हो.
तुझ सेकंड इयरच फर्ट सेमीस्टर होत नाही?
नाही नाही फर्स्ट इयरच एम एच हाय. से फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर आता आहे प असेल कधी काय माहित.
हा का. दोन वर्षांच राहते का ते?
हम्म दोन व दोन वर्षाच हाय ना.
हम्म.
दोन वर्षे झाले की झालं ती एम ए कम्प्लीट. आणखी एक डबल पुढची डिग्री पाहू मग.
डिग्र्या जमा करत का
काहीतरी कराय लागेल ना, पाच सात डिग्री असल्या पाहिजे ना.
बापू पाच सहा डिग्र्या.
काय ना काय वाट असल पण त्यां
हो. चांगलं हे डिग्र्या बिग्र्या कशाले.
तुम्ही का करताय नाही बिग्र्या होत्या बघा.
आणायच्या लई डिग्र्या घरात बिझनेस चालू करू पाणीपुरी पाणीपुरीचा बिझनेस चालू करू. पाणीपुरी घेऊ, पाणी जरासा आपलं पाणी बनवू. खटाई बनवू.
हम्म, हम्म चालतंय.
बस गल्ला पाहिते. गल्ला संभाळाय लाग ना भाई. दहा दहा रुपये, पाच पाच रुपये चिल्लर दा चिल्लर की नई.
हम्म, हम्म बरोबर आहे, बरोबर आहे.
हम्म इम्पॉर्टंट काम हाय ते.
इम्पॉर्टंट नाही तर नाही इडली डोसा टाकल पुरती तो.
इडली डोसा टाकू नाहीतर खरंच बाई भटोरच इडली डोसा टाकू.
मालेगावात इडली डोसाच नाहीच ना इडली आणि डोसा.
तेच इथं इडली नाही, डोसा नाही भाई काय लेका. दिवसां खतम भाई नाश्ता. मालेगावत एक दुकान नाही.
नाही ते पण पाहून याय लागती तर एकदम भारी कुठुलच आहे ते बनवू ते.
हम् ह ते शेत पाहा
सांबार, सांबार कस बनवतातते
जागाच प्रॉब्लेम जागा कुठे आहे आधी पण हिला मॉल बनयला ते सांगायचं काय पण चग इड मॉल तिकड सांगायचं का
तिथं नाही फाट्यावर, फाट्यावर नाही बस सटँड देखील टाकलं ह
चांगली जागा बनव सचिनला बनवा लागल होत मस्त आणि मी दोनशे रुपये प्लेट दोनशे रुपये प्लेट बघू एकदम प्रीमियम वा विक ना बापा
आपे नुसते पग ते मा झटलेले पुर द श म्हणता जे भाकरवडा बबर कसं आहे फेमस माजा कस आहे
हेच तेंन वडे मस्त आहेत ना आपले
तिली तलत त मल
ह ह तिस्ता फेमस आहेत मालेगावचे वडे आ मी लागत काहीच नाही सुद्धा ते पुरीच लागते बाई तळील
ह
तेच वकता तेलात तळेल पुरी मारी
पार्टनरशिप मध्ये केला एखा बिझनेस
उद्या असं काही आपण ते वडापाव खालजबर ते वडा नाही खाल्ला उंची साडा ते फेमस वडा मालेगाज फेमस वडा
भत्तर वडा का लवडा हम्
ह्
पु सांग त्हाईट वईट बोलाला ना पूर हम्म
असं बोलू न काही
य जाऊ पाहनाह का होती उद्या जाऊ आपण खाऊ
खायला खरंच खायच मध्ये म वर्ष चाली खाल्ला वर्ष
बरं ठीक आहे र उद्या आपण जाऊ ह वै
लोकल माहीत झालं वड खायच ली त वाला खराब होईना आप इज्जत दईना आपली लोकला माहिद्याला पण काय खायला लागलं मग काय म्हणते गाडी वाडी गाडी वाडी.
काहीच नाय बरबर काम चालूय सगळ्या सर्विसिंग करा लागतीअशी
त्याला लागते खरंच पाच. हा माही गडीत उभीच किती महिने झाले काढा लागते
हम चालते चालते.
टूर मारून एक मस्त.
हो ना हो
एकदा चाक्याला बी झाला का आपल्याला भेट दला का चाकीला एकदा.
तर का हवे तिला काहीच नाही पण नाही ना
मग अजून आले नाही ना महिना्याभरातती
पाहिजे दिले आणखी तू होत का माय.
मी निघातो.
आम्ही गेलो ना, काईच नव्हत तिथ पाणी.
अ फालतू विचत कोणतात तर बाबा मला काय माहित नव्हं का पाणी नाही काही नाही तरी चाललंय भा तिकडं
हम
पेट्रोल उडवत नाही मी लय झालत का पेट्रोलट लय टाईम झालाता
हा मी गेलतो ना जाऊदे ना तिकडं काय पाणी नव्हते त्यात ऐवढ पण पहावाले मस्त आहे बरं तसाव पाणी हम्म हम्म
काय झालं होतं नुसतं ते ते बुडतात बसलेल. अस नाही तर दिसणार.
व्हिडिओ काडसन
मजा मजात कोण
काऊन बीजी येते काय करायला. आजची युवा पिढीजे हा हम्म मोठा मोठ त्या काय केली
मंग अजून काय चालू आहे काही नाही बरं आहे का?
युवा पिढी लय वळवळ कराय लागल्यात इथं जास्त.
युवा पिढी, कायची पिढी भाई काय नाही कशी रेंगाळू लागलेय. आणि हे काय कराय लागल?
युवा पिढी मदत फिरायला लागली हे इकडे- तिकडे गून.
खुर्च्या कुचका होतन भाऊ प्लास्टिकच्या. पाण्यात राहू-राहू ते कुणाचेेत बघ कॉनेनं खुर्ची घेतल्या का एवढ्या?